बोलं
हॅलो, हा येतोय तुमचा आवाज आत्ता. हा कुठे आहेत तुम्ही?
जरा खाली पार्कमध्ये आलेले.
अच्छा, जेवणं वगैरे झाले का?
हो -हो, झाले- झाले.
हम्म, काम वगैरे माझे झाले, माझे मघाशीच झाले.
हो काम झालं ना.
हो चालूच आहेत कामं, जसा टाइम भेट टेल तसा आता एक- एक, एक -एक.
हा -हा, हा आज काय सुट्टी होती का तुला?
हो आज सुट्टी होती, कॉलेज चालूये. थोडा वेळ ये आमचा आता ते दोन प्रोजेक्ट करायचे होते ते केले मी गेलेले ते त्यासाठी कॉलेजला ते सबमिट वगैरे पण केले.
हं-हं
आणि आता सुट सुट्टी थोडीशी मग होईल, सेकंड इयरच बहुतेक चालू.
हो का आणखीन झालं नाही का?
नाही- नाही, अजून नाही झालंय बहुतेक दहा तारखेपासून म्हणतायेतं आता होईल म्हणून.
हा- हा, हा
हम्म, खरं तर तीन तारखेपासूनच होणार होतं, पण कॉलेज वाल्या चा परत मेसेज आला की, थोडस वाढवण्यात आलीय सुट्टी म्हणून
हा, त्यांचे ते ऍडमिशन हे नवीन ह्याला उशीर लागला ना कॅप राऊंडला आणि त्येला
हो, हो हां तसच कायतरी, कायतरी चालू असतं
हम्म म ते झाल्यावर सगळंच फर्स्ट इयरचं वगैरे आणायचं आहेत ते दोन्ही एक, एकत्रच होत असल ना चालू?
थोडं लवकर चालू होत फर्ट ईयर वाल्यांच थोडं अजून उशिरा चालू होतं, आता मी गेल्या वर्षी फर्स्ट इयर मध्ये होते, तर माझा पार सप्टेंबरमध्ये चालू झालेलं कॉलेज हम्म
हम्म बाकी?
सेकंड इयर थोडं मोठं असतं ना, फर्स्ट इयरपेक्षा
प्रोजेक्ट वाढतं असतील आ?
हा, सब्जेक्ट पण वाढतात, प्रोजेक्ट पण वाढतात. फर्स्ट इयर मध्ये कसं नवीन -नवीन तुम्ही आलेला अस तर त्याच्यामुळ पहिला सेमेस्टर तर भरपूर असं म्हणजे हेच असतं, काही जास्त सोप्पं असतात
हम्म तुम्हाला ते कॉलेज करून मग, काही क्लास वगैरे लावायची गरज नाही ना?
ते आपल्यावर असतं. म्हणजे कॉलेजवाले असं तुम्हाला काही सांगत नाही, की हे किंवा ते करा म्हणून तुम्हाला बाहेरून जर का तुम्हाला कुठल्या स्किल्स घ्यायच्यायत आणि पुढं कशामध्ये करिअर करायचं हाय त्यानुसार मग तुम्हालाच स्वतः हून, बाहेर कोर्स ऑनलाईन शोधावे लागतात किंवा ऑफलाईन क्लासेस बघावे लागतात आणि मग त्यानुसार तुम्ही घेऊ शकता, आता बऱ्याच हां
लँग्वेजचे वगैरे लावतात ते, त्याची गरज असते का नाय?
अं तसं कॉलेजमध्ये घेतात, पण कॉलेजमध्ये ना एवढ डीप मध्ये नाही घेत तुम्हाला प्रत्येक सबजेक्ट प्रत्येक लँग्वेजचं इंट्रडक्न करून देतात फक्त, जर का त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला परत कंटिन्यू करायचं असेल पुढं आणि अजून डीप मध्ये जायचं असेल तर मग तुम्हाला बाहेर क्लासेस लावावे लागतात.
हां हां
आता लँग्वेजेस पण भरपूर आहेत ना फर्स्ट इयरमध्ये आम्हाला सी आणि सी प्लस अशा दोन लँग्वेज झालेल्या कमप्युटर सायन्समध्ये तर सी मध्ये तर नाही, पण मी आता एक ऑनलाईन कोर्स करत होते, तो सी प्लस, प्लसचा करत होते. तसच मग
ऑनलाईन समस्त का बरं
हो हो समजतना, ते कस होतं ऑनलाईन खरं तर जास्त परवडत कारण ते लोकं पैसे पण कमी घेतात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्च्युअली ते कम्प्युटरच नॉलेज असत ना सगळ, त्याच्यामुळे तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये गेलात तरी तुम्हाला प्रॅक्टी् क्टीस वगैरे सगळी कम्प्युटरवरच करावी लागते लॅपटॉपवर किवा कम्प्युटरवर. ते असं काय लिहून वगैरे करण्याचा अभ्यास नसतो ना, नॉर्मल अभ्या
हो नाही आता एकदा आता तुम्ही कॉम्प्युटर त्या फीलल्डमध्ये गेलात म्हणलं त्याचच
हा हा त्याच्या त्याच्यामुळे ह्या अभ्यासाचं असं काही नाही म्हणजे ऑनलाईन उलटे लावलेले चांगले आहे कारण तुम्ही सगळ्यात चांगले म्हणजे आता इथं बसून पण तुम्ही एखादा दिल्लीचा किंवा मुंबईचा कोर्स घेऊ शकता ना त्याच्यामुळ ऑनलाइन टिवश कोर्सेस चांगले वाटतात मला तरी पर्सनली.
नाही बरं हल्ली मुलीना आवडतंच मला ऑनलाईनच आवडतं.
हम्म आणि मेन म्हणजे आ आपला वेळ पण वायाला जात नाही ना तिथून जायचं क्लासला. परत, परत यायचं ते वेळ पण आपला खूप वाचतो घरात बसून.
हा हा.
हम्म, मग तुमचं?
माझं काही नाही आता चाललंय हेच.
आज, अच्छा. तुम्हाला पार्लरमध्ये कसा इंटरेस्ट आला? अ
काही काम नव्हतं म्हणून.
अ म्हणजे तुम्हाला लहान पणा पासून आवडायचं?
मला बिलकुल तो धागा विगा काय आवडत नव्हता.
अच्छा, अच्छा.
मला आवडयचं हे म्हणजे मला खरं तर माझं ड्रीम होतं इंजिनिअरिंग
अच्छा.
मला डी एड करावं लागलं.
हा हा हा.
हा लग्न झाल्यामुळ काय त्यांनी इंजिनिअरिंगच नाही बोलले. आणि आमच्या वेळेस सी ई टी वगैरे नव्हते.
अच्छा, मग बारावीच्या मार्कांवर जायचात का?
हा फक्त बारावीला मॅच ठेवा लागत होत.
हम्म, हम्म, हम्म.
आणि डायरेक्ट कॉलेज वगैरे मग मिळालं असतं कारण मॅथ्सला चांगले होते मार्क.
नाही पण तुम्ही एवढं छान करता पार्लरच मला वाटलं आदि पासूनच तुम्हाला इंटरेस्ट होता त्याचा.
नाही आता करोनामध्ये मग बिझनेस ला जरा हे झालं ना कमी बिझनेस झाला ना मिस्टरांचा.
ह
मग त्यांना हातभार म्हणून काय शिकायचं म्हणुन पार्लर शिकले.
हम्म.
नाहीतर पहिले मी घरी बसून आणि ट्युशन घ्यायचे फक्त.
अच्छा, तुम्ही पण ट्यूशन घ्याचत का?
हम्म. आता यावेेळेस म्हणल आता नको आता थोडं पार्लरमध्येध्ये लक्ष द्यावं.
हम्म.
कसं व्होयच क्लाईट यायचं क्लासचे मुलं मग डिस्टर्ब व्हायचं ना मुलांना. म्हणून मी म्हनलं नकोस, मुलांचं तरी नुकसान कशाला.
मग दोन्ही, आता तुम्ही दोन्ही बिझनेस केलेत, त तुम्हाला चांगला कुठला वाटला त दोन्ही पैकी
चांगला आ त, म्हणजे क्लासचा पण छान ये, एका जाग्याव बसून.
हम्म.
आणि कसं, आपण जर करत गेल तर ना, परत-परत म्हणजे, आपल्या जे आता सध्या काय चालू ये ते पण माहिती होत, नॉलेज मिळतं ना?
हो. ह
न पार्लरचा आहे, पण त्याच्यात, मेहनत खूप ये.
हम्म, ते आहे आणि दोन्ही मध्ये, नफा जास्त कशात ये?
क्लास चालले, जास्त स्टुडंट असतील, तर क्लासमध्ये पण परवडतं.
म्हणजे हे दोन्ही पण, बेसिकली आपल्या करण्यावर ये, म्हणजे?
करण्यावर ये, आपण जीथं-जिथं जास् त म्हणजे मेहनत परिश्रम घेऊ, म वेळ देऊ, तिथं आहेच फायदा.
बरोबर, बरोबर, आपल्या मेहनतीवर, बिझनेस चालतो. ह
ह्म, ब तुला काय नंतर, जॉबच करायचा असेल ना?
हा स्टार्टिंगला, इनिशियली तर मला, जॉबच करायचा, कारण कसं, जॉब केला ना कि हाता मध्ये, थोडंसं कॅपीटल जमा होत ना, नंतर तर लॉन्ग टर्म, माझा गोल पण, बिझनेस सेटअप करायचाच ये.
हा का?
हा, मला-मला मॅनेजमेंटमध्ये, जास्त आवड ये.
हम् हम्म.
तर मग त्या ह्यांनी आणि, मी करतीय विचार सध्या, पण सध्या इमिडिटयली जॉब लग्न आणि हातात थोडेफार पैसे येणं, खरं गरजे चे य, हां. थोडेसे आपले, आपल्या हातात पैसे असले ना की, आपण पट-पटकन काहीतरी, निर्णय घेऊ शकतो ना? आपल्याला काय करायचंय, काय नाही त्याच्यात.
हो हो.
त्याच्यामुळे इनिशियली, थोडे वर्ष जॉबच करायचाय आणि त्यांनी कसं भरपूर एक्सपिरियन्स, पण गॅदर होतो ना? एकदम जर का, नवीन-नवीनच उतरले, बिझनेसमध्ये, डायरेक्ट, तर ती खूप मोठी रिस्क होते, अनु भव नसतो, मार्केट नसत माहिती, कसं त्याच्यामुळ
हम्.
पहिल्या तरच सुद्धा, जॉबचा विचार केला.
आता हल्ली खूपच सगळे, पण कॉम्प्युटर, हे कॉम्प्युटर काय इंजिनिअरिंग, त्यात त्याच्याकडच जास्त ये अं.
हां, सध्या कल वाढलाय त्याच्याकडे, कारण त्याची डिमांड वाढ लिये ना, लोकं वापरायला लागलेत, आता-आता तरी कोविडच्या आधी, फोन वगैरे चं प्रमाण एवढं नव्हतं, पण आता तुम्ही बघा, प्रत्येकाकडे एक वेगळा फोन आहे. घरात जेवढे माणस तेवढे फोन झालेत आता. आणि आता ना अ कोविड पासून आणि त्याच्या आधीपासूनच ऍक्च्युली सगळं डिजिटलायझेशन वाढलंय. खूप सगळ्या गोष्टी आता कम्प्युटरवर आल्यात. त्याच्यामुळ तायच्यासुधा देणारे ते कम्प्युटरची भाषा कळणारे माणसांची गरज पण वाढली ना तशीच.
हो हो हो.
त्याच्यामुळे एकदम ती अशी इंडस्ट्री खूप बूम झाली.
हा हा.
आणि आता आता काय ए आय वगैरे आलंय म्हणल्यावर तर एवढ्यात तर अजून वीस तीस वर्षात तर काही कमी होईल असं मला वाटत नाही.
हा हा.
आणि तिथं कस जरा नवीन यंग फ्रेश माइंडची पण गरज जास्त आहे ना.
हम्म हम.
तरुण लोक म्हणजे तरुण जी पिढी आहे ती पटकन पकडती आहे. टेक्नॉलॉजी त्याच्यासोबत फास्ट चेंज. पण होतीय त्याच्यामुळे तशा लोकांना जास्त प्राधान्य देतात त्या क्षेत्रात.
हम हम.
म्हटलं हे तुम्हाला आहे का ए आयच सब्जेक्ट का का ह्याच्यातूनच असतय.
नाही तो तिसऱ्या वर्षी येतो थर्ड इर मध्ये. तो थोडा ऍडव्हान्स असतो ना.
हा हा.
हां. चालतय आपले मिनटं झालेत मी ठेवते तुम्ही करा आता एक.
हो ठेवुका आता कशावर थ